हॅलो हां काय करता.
काय नाही बघ तुझ्यास फोनची वाट बघत होते.
हा हा हा मग जेवण झालं.
जेवण तयार आहे पण जेवायच
जेवायचं आहे हा माझ पण जेवण तयार आहे पण जेवायचं बाकी आहे हा हो वेज. आज मंगळवार ना मंगलवली उपवास असतो.
उद्या असेल मला वाटत नॉनव्हेज हो एक बिर्याणी चौदा
फिरायचं हां हो.
उद्या असेल ना पण मच्छी वगैरे काहीतरी.
हो हो हो उद्या हा बुधवारी बुधवार हो बुधवारी मच्छी असते. मग फिरायला वगैरे कुठे गेलेलेत की नाही.
एवढ्यात तर आत्ता नाहीये कारण. मला वाटतं मी बाहेरच होते ना डिलिव्हरी मुळा. तर तिथून येऊन आता किती? दोन दोन ते तीन महिने झाले तिथे येऊन. तर ते लास्ट फिरायचं म्हणजे ते तिकडेच होतं माहेरी. सोलापूरला तिकडच्या साईड ला कधी गेलायत तुम्ही? अक्कलकोट तुळजापूर स्वामी समर्थ वगैरे किंवा तुजापूर वगैरे या साईड ला.
नाही नाही तुम्ही तिकडे आहात.
हा मी तिकडच आहे ना, हो सोलापूर तिकडेचच आहे. बरेच लोक मुंबईचे अ मुंबई आमचे म्हणजे नाही सगळीकडूनच पुढे वगैरे बरेच लोक स्वामी समर्थांची भक्त आहेत आ अक्कलकोट वगैरे बरेच जण येतात.
हो हो जातात ते कोकण ट्रिप वगैरे अशे अस जरा म्हणजे तिकडे त्या साईडला हा.
कोकणातले वगैरे बरेच जणं कारण ज्या ज्या वळेला आम्ही गेलो त्यावेळेला कधी कधी कोकणातली ट्रीप म्हणून अशी नाही का मो की गाडी वगैरे करून लोक येत होते आणि बरेच जण भेट ताईचे वगैरे मग इथून आलोय तिथून आलोय. म्हणजे सावंतवाडी असेल, सिंधुदुर्ग साइड असेल, रत्नागिरी साडशीे अस किंवा मुंबईकडची लोक बरीच असतात.
हा हा, हा हा.
तिला वगैरे बरेच लोक बाहेर पडतात ता फिरायला तर ते बरेच लोक तिथे येतात.
हो हो हो मग तुम्ही बाल वयच्या आधी गेलेला गेलेला असाल ना तिकडे?
हो बाळ व्हायच्या आधीच गेले होते हो अक्कलकोटला वगैरे गेले होते आणि बाळ झाल्यावर. पण आम्ही गेलो.
केला होतात हा, हा हा, बरोबर बरोबर.
दर्शनाला त्याला घेऊन गेलेलो.
हो दर्शनाला, हा हा. मग कोणी तिघ तिघेच गेलेलात?
नाही नाही फॅमिली होती ना सोबत पप्पा बहीण वगैरे आ त्या असे आम्ही सगळे मिळून गेलो होतो.
हा हा, हा हा.
बाळ लहान असल्यामुळे. तिघच असं आत्ता नाही अजून काढायचे आता पुढ पुढे थोडासा आता तो मोठा होत जाईल तसं तसं ट्रिप काढायच्या बाहेर.
हा तेच. मग जास्त तुम्हाला कुठे आवडतं म्हणजे असं लोकेशन कुठला? चांगलं वाटतं असं फिरण्यासाठी.
मला अजून कोकण फिरायचं लास्ट टाईम ची एकदा माल वन ट्रिप झाली होती पण मालवण मध्ये जे अस जास्त पावसात आल्यामुळे खूपच पाऊस होता जास्त काही हॉटेलच्या बाहेर वगैरे पण एवढं पडता येत नव्हतं, कारण पाऊसच कंटिन्यू आणि भरपूर होत आणि कोकण साईडला पाऊस म्हटलं तरी खूप असतो.
हो हो खूपच आणि या वर्षीचा खूपच होता ह.
बरेच स्पॉट राहिलेत आमचे.
हा हा हा. नाही मला पण जायचं आहे मी मला पण आता मालवणला जायचं आहे. म्हणजे कस मी असं युट्यूब ला वगैरे बघितलंय हा.
वगैरे बरे वाटतय मला.
थंडीत ना हा.
कारण पावसाळ्यामध्ये आपल्याला बाहेर पडताच येत नाही. पाणी जेवढं साठलेलं असतं त्यामुळे बाहेर पडताच येत नाही. त्यापेक्षा मग थंडीच्या वेळेलाच थोडसं बरं वाटतं आणि उन्हाळ्यात पण उन्हामुळे कुठे जाऊ वाटत नाय.
हो तेच. म्हणजे असं तुम्हाला कुठे आवडतं, असं समुद्रकिनारी की अस डोंग हं?
आमच्या इकडे पाणी तसं जास्त नाहीये. समुद्र वगैरे नाहीये तिकडच्या साईडला. त्यामुळे मग मला वाटतं पहिल्यांदाच आम्ही ज्या वेळेला तिथून फिरायचं, म्हणजे अलिबागला गेलो होतो. कारण तिथं पाणी वगैरे आहे आणि समुद्र आहे तो बघायचा होता. त्यामुळे मग तिथे पहिल्यांदा गेलेलो.
हो हो हो. पनचा तर खूप वेड म्हणजे असं कु त्या गेलो कुठे गेलो की म्हणजे असं फोटो वगैरे हो
भरपूर फोटो, व्हिडिओ
हो.
आणि म्हणजे आणि जास्त करूनून असं मला फ्रेंड्स लोकांमध्ये फिरायला जायला आवडत म्हणजे जास्त लोकांमध्ये असं एक कटं वगैरे असं नाही म्हणजे आत्ता आम्ही पण असं दोघंच नाही पण आमच्या सोबत तो बरेच जण अस्सा कसा
हा हा हा. नाय तेच म्हणजे माझी पण इच्छा असते पण काय मम्मी जास्त लांब पाठवत नाही. ते रोहात वगैरे असं पाठवते. मैत्रिणी सोबत वगैरे म त्या बोलतात काही येत नाहीस आमच्यासोबत असं वगैरे फिरायला.
जास्त ग्रुप ग्रुप जर मोठा असेल तर काही हरकत नाहीये जायला. कधीतरी आणि काय वन डे रिटर्न असेल तर काय प्रॉब्लेम नाहीये.
हा वन डे रिटर्नच असते हा. हो आत्ता गेलेले ते श्रीवर्धनला. आं मी म्हणजे मैत्रिणी सोबत नाय मामा वगैरे होते मामा मामी त्यांच्या तो बघ इथे आणि मामीची हा हो हो. मम्मी पप्पा नाही येत मग मी जाते मामा सह मामाला आवडतं ना म्हणजे असं कोकण इथे पूर्ण हे कराय फिरायचे हो हो हो तेच घरात बसून काय आहे.
घरात बसून आणि अक्का आत त्याच्या तिथं अ म्हणजे आधीचा थोडंसं होतं की घरात आपले पली कामं आणि घर आणि जास्त करून बाहेर जायचं म्हणजे कधी आप पण उन्हाळा सुट्टीत मामाच्या गावी एवढेच माहीत होतं पण आत ता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकं फिरायला जास्त लोकं फिरायला जास्त निघाय लागले बाहेर आणि एकमेकांचे स्टेटस बघून हे लोकं गेले तिकडे चांगलं लोकेशन वाटलं की लगेचच हे लोकं पण तिथे जातील असं म्हणजे दुसऱ्यान त बघून आता लोकं बाहेर पडतय आणि भरपूर फिरण्या म्हणजे फिरायला वगैरे जात आहे. तसं आधी नव्हतं एवढं आपण फक्त मामाच्या गावी मामाच्या घ घरून पल्या घरी
हो हो हो आत्ता पण हा. समुद्रकिनारी गेलेले ना तिकडून कुठून तरी आलेली. कोल्हापूरची का कुठली तरी माल दोन पोरं होती नाही पाच पो पोरं होती तर त्यातली दोन वाहून गेली आणि तिघांना वा चवला अस हे मुरुडचा समुद्र किनारा आहे ना हे.
हा माहितीये माहित ते काशिद बीच वगैरे माहितीये पण मुलं एवढे येतात तर कुटुंबापासून लांब आणि आपण कशाला एवढं पाण्यात वगैरे जायचं. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण म्हणजे बाहेर जरी पडतोय पण आपण आपली स्वतःची काळजी पण घ्यायला पाहिजे ना.
हो हो हो हो. तेच इकडे पण आता जाम हे, वगैरे पाणी वगैरे आलेला नाही ते. भिसे खिंड माहिती ना, तिथे दरड वगैरे कोसलच होत्या सारख्या.
हो..
हो.
तिकडच्या साईड ला सारखा चालू असतं म्हणजे पाऊस वगैरे पडला जरा की लगेच दरड कोसळणं आहे ते, त्यामुळे तर गाडी वगैरे. वर पण फिरणं, फार आता म्हणजे अवघडच. झालाय डोंगरा साईड वगैरे जायच म्हणजे थोडासा भित तच कारण य कारण आता जै आप पण पाऊस बघितला आणि, बातम्यांमध्ये वगैरे पण दाखवत होते ना. कि अचानकपणे दरड कोसळीये किंवा एखाद्या ठिका काणी पाणी अतिशय वाढल्यामुळ चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या सुद्धा वाहून गेल्यात. बस सुद्धा मला वाटते वाहून गेली होती, आत्ताच्या हेच्यामध्ये.
हो बस पण.
थांबू शक्यतो तेच पावसाळ्यामध्ये म्हणूनच बाहेर फिरायला पडण्यापेक्षा ऍटलिस्ट थंडीत वगैरे, जरी बाहेर पडलं तरी काही वाटत नाही.
हा. मला पण म्हणजे असं मनालीला जायचंय मनाली वगैरे फिरायची आहे.
काश्मीर ला मनाली.
काश्मीर मनाली हो हो हो आता मी म्हणजे असं हा युट्यूबला अशी व्हिडिओ बघते तर असं वाटतं की आपण कधी जाणार हे वगैरे.
मग तेच ना, ते युट्यूब वगैरे हेच ना सोशल. सोशल मीडियामुळे आपल्याला पण, बऱ्याच गोष्टी कळतायत. म्हणजे चांगला पण आहे त्या गोष्टी अ फायदा पण आहे तशेच तोटे पण आहे पण फायदा म्हणजे आपण आता कुठल्या गोष्टी घेतोय आपल्यावर आहे डिपेंड त्या. आपण चांगल्या गोष्टी घेतोय, का वाईट गोष्टी घेतोय. पण त्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळतात आपल्याला की कुठल्या कानाकोपऱ्यात काय आहे काय बघण्यासारखं आहे कुठे काय खाण्यासारखंय मदत पण होती त्या गोष्टीवरून आपल्या, आपल्याला म्हणजे.
हा मग तुम्ही मालवणला गे केलेलं तर तिथलं म्हणजे खाणं कस वाटलं म्हणजे मालवणी स्टाईलच असेल ना?
मालवणी स्टाईल आहे थोडीशी ती आम्हाला म्हणजे मला तरी वेगळी वाटते कारण आमच्या इकडे अस ओलो खोबरं वगैरे वाटणामध्ये वा
हा हा हा. ओल खोबरा हा सु. आमच्या इथे पण सुकं खोबरं चं ओला नाही म्हणजे.
ओलं तिकडे जास्त मालवणमध्ये जरा, म्हणजे तळ कोकणामध्ये म्हणल्यासारखं. कि तिथ ओला नारळ जास्त वापरतात आणि आमच्या इकडे कसं. सुक खोबरं जास्त प्रमाणात युज होतो, भाज्यांमध्ये वगैरे. आणि आता इकडे कोकणामध्ये, मी बघितले त्यापैकी तरी. अ चिकन असेल मटण असेल या, किंवा मच्छी पण कुठी असते कुठल्या. त्याच्यामध्ये बटाटा वगैरे टाकतात आमच्या इकडच्या साईडला बटाटा वगैरे नाही हो बरेच जण टाकतात हो, हो बरेच जण टाकतात.
तुमच्या इकडे पण नसेल ना.
आमच्या इथे तर प्रकारच नाहीये बटाटा वगैरे टाकता तर हे लोकं हसतील आमच्या इथले की हे मटणीची चिकन मध्ये कसं काय, बटाटा वगैरे टाक
नाही मटन चिकन मध्ये आमचे ते टाकतात.
आमच्या इकडं काहीच नाही, नाही टाकत.
नाही हा हा नाही आमच्या इकडे मट मट मटन चिकन मध्ये टाकतात, बटाटा म मला मला ऐकायला म शीमध्ये मच्छीमध्ये नाय कोण टाकल.
नाही मच्छीमध्ये पण टाकतात, मला वाटत पालघर साईड. च्या व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं होतं मी, त्यांच्या रेसिपीज मध्ये ते टाक टाक अ बटाटा वगैरे मच्छी मध्ये पण आमच्या इथे नॉनव्हेज मध्ये शक्यतो नाहीच टाकत कोणच नाही टाकत.
हा नाही आमच्या तर फक्त मच्छीमध्ये काय तेल लसूण असतो, आणि बाकी ते मच्छी. त्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकलेले. हा मालवणी मसाला कधी ते काकी माझी मालवणी नला गेलेले ना तेच ट्रप कर काय ना गाव गावातली तसे गेलेले ते, तर त्यांनी आणलेलं तेवढंच. बाकी अ.. तोच आम्ही वापर तो चांगला लागतो म्हणजे, असा फ्राय ला वगैरे मच्छी. तुसऱ्या वगैरे
टाईम संपला.
हा.
नंतर कॉल कर मला थोड्या वेळ्याने एक पंधरा वीस मिनिटांनी.
हा हो हो. चालेल हा, चालेल हा चला बाय हा.
बाय. -